आता येतोय आवाज.
हो हो येतोय.
ह हा.
हम्म
काय करताय.
काही नाही बसले.
ह ह हाऊस वाईफ आहात का तुम्ही?
हो हो
अच्छा मी पण हाऊस वाईफच आहे. मी करते मी ऑनलाईन घरूनच.
ओके ओके.
हम्. अच्छा एक टॉपिक घेऊयात ना आपण त्याच्यावरती बोलूया.
हो हो चालेल.
काय ना कशावर‌ बोलायच?
हम्म. कशावर पण बोलू शकतो खाद्यपदार्थ सण वगैरे परंपरा जे कोणकणते सण सलिब्रेट केले जात तुमच्याकडे.
आमच्याकडे म्हणजे
हो का?
पु आमच्याकडे पुरन पोळि वगैरे करतात. म्हणजे
अच्छा आमच्याकडे पण गुढी पाडवा. हा -हा
हा मराठी म
आम्ही पण मराठी महिन्यानुसार आमच पण गुढीवााड्यापासूनच नवीन वर्ष सुरू होतो.
हो.
हा मग आम्ही पण गुढी वगैरे उभारतो आणि सणालला छान गुळाच काहीतरी जेवण वगैरे बनवतो.
हो -हो -हो. आमच्याकडे पण
ह्म अच्छा. अजून कोणकोणते सण असतात मग.
बाकी गुडीपाडवा आमच्यांकडे एखांद्या पावसाळ्यांमध्यें सणं नि तुमच्यांकडे करतं कां ते
तुमचां नां थोडां आवांज अडकतोय आहे
अं हो पावसाळ्यांत आमच्याकडे एक संण असतोला लिंबात म्हणूंन लिंबात हं त्यांच्यासाठी आमच्यांकडे इकडे वाची खं स्पेशल आहे ती बनवतांत त्यांच्यासाठी खांस ज्येष्ठ संदर्काच्या वेळेलां येतं तसं म्हंटली पूर्वजनतां असं
नाहीं आमच्यांकडे असां कोणंता संन नाहीं सेलिब्रेट होतं मी तुमच्यांकडनं फर्स्ट टाईमचं ऐकते पहिल्यांदा ऐकते असं सं
तरं चालेना लां आहे म्हणजे खिरी बनवतांत पातो औ चि बडी बनवतांत हो घोडपुरी बनवतांत भिरलेची कारले भाजी असं बनवंत हं
हम्मं
आणि मंग ते ससुंपात वगैरें ते सगळं मांडून त्यांचं चित्र काढतां भिंतीवरती
हो कां
भिंतीवरती हां मंग ते देवं समजूंन तो येतो देवं असं
हम्मं हम्मं हम्मं
हां मेठे पांर बले जातांत
तुम्हीं थोडं रेंज मध्यें येतांत कां
एक मिनिटं
हां हां
पिठाचे असे पातं दिवे बनवले जातांत
हम्मं हम्मं हम्मं
हम्मं मं त्यां दिव्यांना नावं दिलेलं असतं एक म्हणजे जसं मुलांचा मुलांबाळांचा एक पिकांचा पिकां पानांचा
हां मावशी
आणि गाई गुरांचा सुंखादुंखाचं असं नावं दिलेले असं तरं मंग दो वांह भीसेेल अशी तो म्हणजे
हम्मं हम्मं हम्मं
वर्षभरांत आलेला भि असं समजं आहे
हो कां
हो
आमच्यांकडे असां कोणंता संण सेलिब्रेट नाहीं होतं मी पहिल्यांदाच तुमच्यांकडनं मलां माहिती झाली हे यां सणांबद्दलं
अच्छा
हम्मं हां आम्हीं गुडी पाडवां वगैरें हां
गवचे खीर बनवतांत त्यांच्या आमच्यांकडे असं
हो कां आम्हीं हां करतो कधीं कधीं गवांना जास्तं करूंन आमच्यांकडे तांदुळाची खिरी बनवली जाते सणांच्या वेळेसं
हां तांदळाची माजते खंडची आमच्यांकडे खूंप म्हणजे स्पेशल आवडतं सगळ्यांना
अच्छा. हो का?
आमच्याकडे खूप क्वचितच खाल्लं बनवली जाते ती. सगळ्या सणांना बाकी मग- तांदुळाचीच असते. पुरणाची पोळी असते.
हो.
हम्. त्याच्यानंतर आम्ही दिवाळीचा सण साजरा करतो. सगळ्यात मोठा सण असतो आमच्या सकडे दिवाळीचा.
हो दिवाळी.
तेव्हा खूप शॉपिंग वगेरे करायची. घराची सगळी साफ सफाई. त्याचं डेकोरेशन करायचं. मग देवीची पूजा वगैरे असते. फराळ अस - सगड बनवायच. नवीन पाहुणे येतात आमच्याकडे.
हो येतात ना आमच्याकडे पण.
ह हम्म. नवीन नवीन फराळाचे खाद्यपदार्थ बनवले जातात. चिवडा वगैरे सगळं. आम्ही शेव मुरमुऱ्याचा चिवडा बनवतो. नंतर चकल्या. शंकरपाळे. बनवले जातात. लाडू बनवले जातात. शेव-
चकली
अनारसे. हो हो. घरीच बनवतो. आम्ही सगळं फराळ घरीच बनवतो.
ते आम्ही अ वाटिंनी मोजून घेत- तो. डाळी वगैरे हरभऱ्याची डाळ नंतर- अशे चार पाच प्रकारच्या डाळी असतात त्याच्यामध्ये. तुम्ही व कशा बनवतात चकल्या?
आम्ही चुकलेलं कारण त्या
हो का? अच्छा.
चकल्या त्या तेलात टाकल्या का सुटून
अच्छा. अच्छा. हो. मी स्वतःने काढलय ते. म्हणजे केलंय. पण आता मला असं सांगता नाही येणार.
कमी होत असेल ना?
हम्. हम्. हम.
चकल्या सुटून जातात.
हो का? त्याच्यामध्ये मोहन जास्त होत असेल तेलाच वगैरे. त्याच्यामुळे पण- चकल्या सुटून जातात.
हं. हो का?
हम्म. मोहन जास्त झाल्यामुळे सुटतात ते.
अच्छा. काय कळत -
हम्म. हम्. हम्.
हम्म.
अच्छा. लाडू वगैरे कशे बनवता तुम्ही?
लाडू - डू. आमच्याकडे रव्याचेच असतात जास्त. रवा भाज -
हम् हम
दोन त्याच्या मध्ये थोडासां मैदा थोडसं नॉर्मल
हम हम हम
त्याच्यात ते थोडंस डाळीच पीठ भाजुन वगैरे ती नी घ्यायचं... काजु, बदाम आणि तुप टाकायच भरपुर
हो का, हम् हम ह आम्ही बेसनाचेस करतो जास्त करून, रव्याचे काही करत नाही. बेसनाला छान भाजून घेतो तुपामध्ये आणि मग त्याच्यात साखर मिक्स करतो पिठी साखर.
हो हो ह हो अच्छा, हो हो असं कसं बनवलं
हं
लाडु त किती बनवल्या तुम्ही याचे
बेसन पिठाचे बनवतो, हा डाळीचे पी त्याचे डाळीच पीठ हे करून घेतो आणि त्याला छान भाजून घेतो तुपामध्ये
अच्छा थोडं थोडं तुप म्हणजे भाजुन घेतो.
हम्म हो आणि मग त्याच्यामध्ये पिठी साखर घालून ते बांधतो त्याच्यामुळे डायफ्रूटस वगैरे
हा
काजू, बदाम वगैरे टाकतो छानं
अच्छा
हो
आणि समजा एक किलो राहिलं तर त्याच्यात पिठी साखर किती घेतात.
बरोबरीने घेतली तरी चालते आता तुम्ही कसं गोड खानार त्याच्यावरती डिपेंडं जर तुम्ही खूप जास्त गोड खात असाल तर मग तुम्ही बरोबरीने पण घेऊ शकता आणि जर कमी खात असाल तर मग थोडी कमी टाकायची
अच्छा
हा हम्म अजून, अजून शिंगदाण्याचे वगैरे लाडू बनवले जातात आमच्याकडे
शेंगदानाचे कसे बनवतातं
हम्म, आम्ही तर शेंगदाणे भाजून घेतो हा शेंगदाणे भाजुन घेतो तो आणि मग त्यांना आणि तो कापून घेत आहे तूप नही सॉरी गुळ, गुड काप पुन घेतो आणि अर्धे शेंगदाणे अनं अर्धे गुळ ग्राईंड करून घेतो नाही चिक्कीचा नाही वापरत रेग्युलर वाला यूज करतो आणि मग ते ग्राईंड करतो आम्ही शेंगदाण्याच गोड आणि ते सोबत एकत्र आणि मग ते तशेच अ हा हा आणि मग ते बानतो म्हणजे खायला पण छान असतात
अच्छा अच्छा अच्छा अच्छा बर झालं एक ट्रिक मला कळाली ग्राइंड करून घेतात तुम्ही
हा ग्राईंड करून घेतो, ते पाकाचे कसं कधी कधी हा ते पाकाचे कसं कधी कडक होउन जातात तर कधी काय होतं चिक्कीचा गुड व्यवस्थित नही मिळत
हा बरोबर
ह हा कुठलाही गूड असला आणि कुठलाही नी नॉर्मलच यूज करतो तो चिक्कीचा नाही युज करत.
हा हा हा बरोबर.
थोडेसे शेंगदाणे आपल्या चवीप्रमाणे दोघांचं माप घ्यायचं कसं गोड लागतंय त्याच्यानुसार
हो हो
पण होतात अगदी म्हणजे पंधरा वीस मिनिटात होऊन जातात.
बरोबर बरोबर करेल मी ट्राय ग्राईंड करून कसं येतात ते आणि त्याचं प्रमाण असतं का गुळाचं काही?
हम्म असं तर अर्ध्याला अर्धेच घेते मी. पण मग तुम्हाला गोड कमी लागत असेल तर तुम्ही थोडा गोड कमी करू शकतात आपल्या हीशोबाने.
किती शेंगदाणे घेतले त्याच्यानुसार मी अंदाजेच टाकते माझा अंदाज ठरलाय मग मी बरोबर घेऊन घेते तसच.
अच्छा अच्छा हम्म हम्म बरोबर.
आणि त्याला तूप वगैरे पण लावायची काही गरज नसते कारण शेंगदाण्याला ऑलरेडी तेल सुटतं खूप.
अच्छा अच्छा अच्छा आणि तुमचं आता प किती कॉल झालेत.
एक मिनिटं माझी हा सेकंड हाय.
अच्छा म्हणजे आत्ताच झालात तुम्ही.
हम्म हो आताच. अजून तिळाचे वगैरे पण बनवत असतो आम्ही.
हो ते मी पण बनवते हो करतोच ना करतो ना आम्ही चिक कीच बनवतो शक्यतो चिक्की बनवतो तिळाची आणि शेंगदाण्याची.
अच्छा अच्छा हा
हम्म
चिक्की हा लाडू पण बनवताय येत असेल तसेच.
चालेल तुम्ही करा मला तिकडनं मग त्याच्यावरती आपण बोलू तिळाच्या याचावरती परत म्हणजे तो एक कॉल होईल तुमचा परत.
हो
चालेल चालेल दहा